हा येतोय मला अ तुम्हाला माझा? हो हो, येतोय की. कशा आहात?
हो मी मस्त आहे. तुम्ही?
मी पण मस्त, खूप दिवसातून कॉल केला.
तेच म्हटलं काहीतरी म्हणजे आता सण-वार आल्यात. ना. आता आपलं महाराष्ट महिन्याच आता बेंदूर हे ते चालू झालं मग म्हंटलं जरा सनवारांच आपण कसं कसं सेलिब्रेट करतो साजर वगैरे करतो त्याची थोडी म्हणजे आपण माहिती घेऊया. तर मग मी सांगते आमच्या इकडे म्हणजे गावा कडे कस साजरं करतात. मग त्यानंतर तुम्ही सांगितलंता. तरी मला चालेल.
ओके चालेल.
आता बघा बेंदूर, बेंदूर हा सण तर तुम्हाला माहितच आहे बैलांसाठी खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे बेंदूर सण साजरा का केला जात असावा बघा म्हणजे आता शेतकऱ्याचा मित्र बैलाला मानल जाते. तो दिवसें दिवस किती कष्ट करत असतो. शेतीसाठी नांगरणी ह्याच्यासाठी ते ते ओझ वगैरे घेऊन जात असतो, मग त्याला एक दिवसासाठी ळा त्यातून त्याला काहीतरी विश्रांती मिळावी त्यासाठी बेंदूर हा सण साजरा केला जात असावा बरोबर ना,
हो अगदी बरोबर म्हणजे तुम्ही जसं बोला ना कि तो शेतकऱ्याचा मित्र आ. हे आणि दिवसभर सगळं काम म्हणजे नांगरणी पासून सगळं सगळं काम बैल करत असतो. म्हणजे तो खूप कष्टाची कामं करतो माणसापेक्षा जास्त त्यामुळे त्याला विश्रांती हा म्हणजे एक आहे त्याच्या पाठीमाग
बरोबर बरोबर म्हणजे त्यातून त्याला आराम मिळावा त्याचं जे धावपळीचं जीवन वगैरे असतं. त्यातून त्याला काहीतरी विश्रांती वगैरे मिळावी मग बेंद्राच्या दिवशी पुरणपोळी, पुरणपोळी तर आपल्या राष्ट्राची म्हणजे सगळ्यां चा आवडता खाद्य पदार्थ आहे. तो केला जातो. पहिल्याला वेगवेगळ्या कलरने
म्हणजे थोडक्यात डेकोरेट म्हणजे केल जात म्हणजे सुंदर शृंगार केला जातो.
बरोबर बरोबर शृंगार हा शब्द मला खूप आवडला तुमचा शृंगार केला जातो. थोड त्यात म्हणजे बैलाला असं मस्तपैकी आवरून शृंगार केला जातो. त्याची दिंडी काही ठिकाणी काढली जाते. वेगवेगळ्या पद्धतीने हा बेंदूर साजरा केला जातो. आता त्यानंतर म्हणा म्हणायला गेलं तर महिलांसाठी सुप्रसिद्ध अशी वट पौर्णिमा तर वट पौर्णिमा ही का साजरी केली जात असावी तर स्त्रियांना तोच पती जन्मोजन्मी म्हणजे सात जन्म असतात एका माणसाचे एका व्यक्तीचे असं म्हटलं जातं धर्तीवर तर तो जन्मोजन्मी तोच प मेळावा म्हणून अ वट पौर्णिमेच्या दिवशी एखादी स्त्री वडाला वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारल्या जातात. अंब्याचा नैवेद्य दाखवला जातो हळदी कुंकू वाहिले जात. अशा विविध प्रकारचे हा शृंगार केला जातो.
म्हणजे वटपौर्णिमा हा स सौभग्यवतीचा थोडक्यात सण आहे. हा म्हणजे बायकांसाठी स्त्रियांसाठी जास्त करून म्हणजे शृंगार वगैरे करून परत ना आपल्या पति देेवतेसाठी वट पौर्णिमेला म्हणजे कि मला हा सातजन्मी नवरा हाच मिळावा असा म्हणजे अशी मागणी केली जाते.
हा जन्मोजन्मी मला हाच नवरा मिळो अशी त्यांची इच्छा असते मग त्यासाठी त्या विविध शृंगार करतात कोणी नऊवारी कोणी सहावारी नेसतात. महाराष्ट्राचे फेमस ज्वेलरी नथ घालतात. जे काही काही असेल ते ज्वेलरी त्या अर्पण करून व्यवस्थ तिथं विविध अ प्रकारे नटून त्या स्त्रिया तिथं तो सण साजरा करायला जातात. आता त्यानंतर येणारा सण म्हणजे नागपंचमी नागाची पूजा केली जाते. विविध प्रकारे म्हणजे अ आता अजून म्हणजे आपल्या राष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी तर नागोबासाठी खूप प्रसिद्ध आहे. तर नागोबाचं जे वारूळ असत तिथे तो दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. त्या दिवशी देखील पुरणपोळी हा खाद्य पदार्थ केला जातो. आपण त्या दिवशी उपवास करतो भावाचा उपवास असं म्हंटलं जात.
हो आणि तो उपवास तर मला खूप आवडतो म्हणजे असं बोललं जातात की भाऊ आपल्याला म्हणजे असे आता जगात खूप सारे उपवास आहेत. आपण त्यावेळी उपाशी राहतो किंवा फक्त शाबू खातो, चिप्स वगैरे खातो पण भावाच्या उपवासाला सर्वच चालतात. म्हणजे काही ते धपाटे वगैरे केले जातात. तर दही दपाटे वगैरे सर्व उपवासचा म्हणजे त्या दिवशी त्या उपवासाला सर्व पदार्थ खाद्यपदार्थ चालतात. जस की फोडणी केलेले वगैरे
हो बरोबर बरोबर तुम्ही जसं म्हटला तसं मला देखील हा उपवास खूप आवडतो. म्हणजे आपण पूर्ण सगळं अन्न ग्रहण करून तो उपवास देखील आपण धरू शकतो. दुसऱ्या दिवशी मग आपण तो उपवास तोडतो मग त्यानंतर म्हणायला गेलं तर खूप सण असे आहेत छोटे मोठे पण त्याच्यानंतर जो हा सण सगळ्यांचा आवडता जो आहे तो गणेश उत्सव गणेशोत्सव मध्ये तर किती गर्दी हो बरो बरोबर बाप्पांचं तर म्हणजे येण्यापासूनच किती स्वागत केलं जातं तो येण्या अगोदरच बाप्पा आपण लिही तो तीनशे दिवस बाकी दोनशे दिवस बाकी
तात की बाप्पा हा म्हणजे सग सगळ्या मुलींचा म्हणजे जास्त करून मुलींचा म्हणजे आवडता म्हणजे देव आहे. किंवा त्यावर मुलींचा जास्त ट्रस्ट असतो. आणि मुली बाप्पा आल्यानंतर खूप खुश असतात.
कोणत्याही गोष्टीत प्रारंभ आरंभ आपण ज्यावेेळी करतो ना तिथं श्री गणेशाय नमः असं उद्देशून लिहिलं जातं. गणपतीला आपल्या जगाची सर्वश्रेष्ठ देवता असं मानलं जात. त्यानंतर मग गणेशोत्सव दिवशी खूप लोक एकत्र येतात. आनंदाने उत्साहाने तो सण साजरा करतात घरगु
मिरवणूक देखील असते.
हो पाच दिवसांचा असतो त्यानंतर जो म्हणजे बाहेरचा मंडळात गणपती असतो तो सात नऊ आणि अकरा दिवसांचा लास्ट जास्तीत जास्त असतो. आणि तुम्हाला माहित आहे का एक एक ठिकाणी दीड दिवसाचा देखील गणपती असतो तुम्ही कधी ऐकलाय का हे?
नाही हे नाही ऐकलं कारण अकरा दिवसापर्यंत मी ऐकलं आहे. पण हे पहिल्यांदाच म्हणजे काहीतरी नवीन ऐकायला मिळतय. म्हणजे तुमच्यामुळे माझ्या ज्ञानात भर देखील पडते. म्हणजे सण आणि उत्सव म्हणजे आपल्या देशात फेस्टिवल साजरे केले जातात, सेलिब्रेशन केले जातात त्याबद्दल अनेक माहिती म्हणजे तुमच्या द्वारे एखाद दुसर की बैल पोळा, नागपंचमी वगैरे म्हणजे असं तुम्ही सण सांगत आहात त्याबद्दल अं मला त्याची माहिती कळाली.
हा म्हणजे बघा ना दीड दिवसाचा देखील गणपती असतो. म्हणजे आज गणपतीचे आगमन होते आणि दुसऱ्या दिवशी अर्ध्या दिवसाने त्याच विसर्जन केलं जातं. आणि त्या दिवशी देखील त्या रात्री खूप खूप म्हणजे खूप कार्यक्रम आयोजित केले जातात. भूत बंगला वगै रे वगैरे म्हणजे जेणेकरून जे लोक दिवसभरात म्हणजे दिवसभरात काम करून कंटाळवाने झालेले असतात
हो म्हणजे थोडक्यात मनोरंजन केले जाते. विविध स्त्रियांसाठी गेम पुरुषांसाठी गेम्स असतात हिपनोटाईज सारखे म्हणजे ते शासन मान्यता असते म्हणजे त्यात सगळ्यांची परमिशन वगैरे असते, पोलीस वगैरे म्हणजे सगळ्यांची परमिशन घेऊन हे गेम केले जातात. परत अनेक म्हणजे मुली अ बायकांसाठी लंबू लिंबू चमचा किंवा पैठणीसारखे खेळ वगैरे असे खेळ खेळले जातात. आणि मोठ्या प्रमाणात मिरवणूक देखील असते. मुलांसाठी गेम्स असतात. संगीत खुर्च्या म्हणजे थोडक्यात मनोरंजन म्हणजे मनोरंजनासाठी म्हणजे हे आठ नऊ दिवसात किंवा अकरा दिवसात विविध मनोरंजन केले जात ज्यात फक्त हाऊस वाईफ म्हणजे घरातील काम करतात त्यांना बाहेर जाण्याची त्यांना एन्जॉय करण्याची किंवा आपली लाईफ जगण्याची थोडीफार किंवा नऊ दिवसात संधी मिळते म्हणूनच बाप्पा हा सण मुलींना म्हणजे स्त्रियांना जास्त प्रमाणात आवडतो.
बरोबर बरोबर हो आता त्यानंतर तर बघा गणपतीबद्दल तर आपण बोललो गणेशोत्सव बद्दल त्यानंतर दसरा दसऱ्याबद्दल तर तुम्ही ऐकल असेल. विजयादशमी दसरा अस आपण म्हटलो जातो आ बरोबर. बरोबर आता त्याला विजयादशमी दसरा का म्हण टल जात. हे तुम्हाला माहित असेल का? तर माहित नसेल तर मी तुम्हाला सांगते. तर आपले जे जय श्री राम होते ना. त्यांनी रावनाचा पराभव केला आणि त्याच्यावर विजय मिळवला. त्यामुळे त्याला विजयादशमी दसरा असं म्हणतात. आता आपण त्या दिवशी सोने वाटप करतोय. एकमेकांना म्हणजे आप
म्हणजे नाही नाही नाही तस नाहीय की, तो विजय आहे ना म्हणजे ज्या वेळी श्रीराम अ रावणाचा पराभव करत होते म्हणजे मी देखील कथा ऐकली आहे. तर तो पराभव त्यांनी नऊ दिवस म्हणजे नवव्या दिवशी त्यांचा पराभव झाला आणि नव्या दिवशी ते परतले, म्हणजे असं द दहा दशमी म्हणजे विजया दशमी म्हणजे विजय दहा दिवसा नंतर असं मिळाला. तर विजयादशमी असा सण सेलिब्रेट केला जात तो आणि आमच्या इथे मोठी होळी पेटवली जाते. त्यामध्ये रावणाला दहन देखील के केलं जात. पोळीचा निवेद दाखवला जातो. आणि तो सण असा आहे की असं म्हणतात की, त्या सणामध्ये आपल्या वाईट विचारांचा प्रवृत्तींचा नाश होतो. म्हणजे त्या दिवशी आपल्यातील रावण म्हणजे आपल्यातील वाईट विचार. दुसऱ्याबद्दल असलेला स्वार्थीपणा म्हणजे आपल्या मनात असलेला स्वार्थीपना हा सगळा आपण त्या अ अग्नी मध्ये ते दहन कर
बरोबर बरोबर नाही मला हे हा तुमचं जे मत होतं ना, म्हणजे जे तुम्हाला माहित होत ते मला तुम्ही सांगितला मला ते वेगळंच काहीतरी म्हणजे समजला आपण विचार त्यात दहन करतो. बरोबर आहे आपण जे काही आपली निगेटिव्हटी आहे ते आपण त्यात दहन करतो. हो. आता त्यानंतर सांगायचं झालं तर, आता दसऱ्याबद्दल तर तुम्ही बोललाच आता त्यात मेन म्हणजे मला दसरा का आवडतो? आपण त्यावेळी नऊ दिवस वेगवेगळ्या कलर चे वस्त्र म्हणजे नेसतो साडी.
हो आणि शृंगार पणजस देवीला नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या कलरची साडी नेसवली जाते. तसाच शृंगार पण केला जातो आणि त्या त्यावेळी मुलींना खूप महत्त्व असतं म्हणजे मुलींना देखील नऊ कलरचे म्हणजे ड्रेस असू देत किंवा काही असू देत नऊ म्हणजे प्रदान केले जातात. किंवा घालायला दिले जातात किंवा उ उपवास देखील नऊ दिवस केले जातात. कोणी रात्री म्हणजे जेऊन उपवास सोड तर कोणी नऊ दिवस कडक उपास म्हणजे फक्त फळे, खाऊन किंवा दूध खाऊन उपवास करतात. हा तर त्या पाठीमाग देखील काही रिझन की देवी आपल्याला पावेन, म्हणजे देवी साठी काहीत आपण देवीकडून काहीतर मागण मागितलेलो असतो. त्यावेळी असं बोलतात की देवी एका ठि कानी बसलेली असते आणि आपल्या सर्वांकडे लक्ष देत असते. त्यावेळी आपल्या इच्छा पूर्ण होतील.
हो हो हो. अगदी बरोबर मॅम. म्हणजे, जसं कि बघा ना किती सणांचं उद्दिष्ट आहे किती चांगल्या प्रकारे आपण सण-उत्सव आनंदाने साजरे करतो. आता तुम्हाला राष्ट्रातील फेमस म्हणजे जगप्रसिद्ध सण तर माहितच असतील दिवाळी. आता दिवाळी तर आप पण दिवाळीमध्ये चांगलं तर दिवाळी बद्दल खूप आहेच नरक चतुर्थी, धनत्रयोदशी, भाऊबीज, दीपावली, पाडवा, लक्ष्मीपूजन. पण, तुम्हाला अजून एक सांगायचं झालं तर दिवाळी बद्दल ना आपण जे फटाके वाजवून हवा प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण करतो ना. ते थांबून आपण इको फ्रेंडली दिवाळी ही साजरी केली पाहिजे. मला वाटत बरोबर ना? म्हणजे अं जेणेकरून हवा प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण कमी झाल्यामुळे आपलं जे अ समाज आहे आपण आपण जे कुटुंब आहे आपली जी. गल्ली आहे ती स्वच्छ राहील, गल्ली स्वच्छ झाली तर आपली जे गाव आहे ते स्वच्छ राहील, जेणेकरून मग बाहेरचे राष्ट्र म्हणजे गाव, समाज असं राष्ट्र वगैरे देश असं सगळं स्वच्छ राहत जाईल. म्हणजे सुरुवात आपण आपण स्वतःपासून करूया प्रत्येक
खूप छान विचा चार आहे तुमचे, खुप छान वाटलं तुमच्या सोबत बोलून. सण, उत्सव बद्दल तुम्ही पार. बारीक म्हणजे अगोदर पासून सगळं मला सांगित.
हो, हो तुम्ही पण मला दहा मिनिटं वेळ दिलात. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
ओके, चालेल ठेऊ मी?
हां ठेवा, बाय-बाय.
ओके बाय.